हॅलो हॅलो हॅलो
काही नाही स काय चाललं
काय हो का काय गेलावता का
काल
हा हो
आमचा वाला ब्रेक होतोय आवाज
तुमचा आवााज
ह
हा
कशा संदर्भात
आओ मीटिंगमध्ये पूर्ण करायला लावत होते ना, तर ते काय सांगितलं म्हटलं
रेकॉर्ड पूर्ण करायला लिपिकेची नेमणू
हॅलो
हॅलो हम्म
लिपिक, लिपिका कोण आहे म्हटलं?
लिपिका अजून नोंदली नाही ना लिपिका अजून नेमली नाही.
मग रेकॉर्ड कोण लिहितय रेकॉर्ड कोण लिहित आहे मग आता
आमची इथली कृषी कृषी सकली तेे कृषी सखी
हो का मग ते पेमेंट वगैरे काढून दिलं क नाही तिला मग?
काही नाही ना अजून पेमेंट वगैरे काढून दिलेलं तिला
नाय का
नाही ना
हम्म तेच म्हटलं मी म्हटलं मग रे कॉर्ड वगैरे ते त्याच्या संदर्भात मीटिंग होती तर काय सांगितलं म्हटलं
काही नाही तेवढंच राहिल होतं ते कंप्लिट करून घेणार आहेत आता रेकॉर्ड वगैरे लिहून घेणार आहेत तर लिपिका नेमणूक करणार आहे ट्रेनिंग होणारे लिपिकेची त्याच्यासाठी नाव द्यायला लावलेत
आणि कुठे आहे ट्रेनिंग
ट्रेनिंग एखाद्याव्यास मुंबईला होईल तर मग नाशिकला होईल
हो का मागच्या वेळेस नाशिकला कसा ठाण्याला कुठेतरी झाले ते हा हा हा हा तिथंच होता बॉट रनिंग आपल्या हम् तेच म्हटलं म मी म्हंटलं काल काय माझं येणं झालं नाही ना मीटिंगला
हम् हम् हम्
त्याच्यामुळे विचारत होते मी म्हटलं काय सांगितलं काय नाही
तेच ना
आमच्या इथं तर काय ते ज्योती ताई लिहीतात
हा ना हा ना ते ग्राम संघाची थोडी लिहीत असतील लोक वाचनाचे संघाचे लिहिताना ते
नाही हो ग्रामसंघचा इ ते लिहात आणि ग्रामसंघाचे बी पैसे तेच काढतात ते प्रभागाचे बी तेच काढतात
असं हाय
हम्म दोघं तेच करतात हो त्यांना येतं ना ते त्याच्यामुळे ते करतात म आपल्याला त्या गोष्टी एवढा इंटरेस्ट नाही त्याच्यामुळे आपण काही करत नाही ते आपल्याला पण रेकॉर्ड वगैरे लिहता पण मग आपण इंटरेस्ट घेत नाही ठीक आहे चालतं त्या भरतात ना काय चालं अजून
आहे नाही बसलीये तुम्ही काय करताय
काय नाही बाई ते रेकॉर्ड आलेले होते नामपूरचे काय ते तिकडचे ते रेकॉर्ड कमप्लीट करत होते ते झाले कंप्लिट आता नाव टाकायचे आहेत फक्त
तुम्हाला बी रेकॉर्ट लिहिता येत का
हो
माझ्याकडे आहे चार पाच रेकॉर्ड पडलेले घेऊन येईल मी एखाद दिवशी आली का
हा घेऊन या ना मग करून देईल ना कंप्लिट तीनशे रुपये मी टिंग प्रमाणे घेते बरं होत आहे मी आता
एवढं महाग आहे
हो बाई किती डोकं लावावं लागतं पहिले शंभर रुपयेच घेत होतो पण आता तीनशे रुपये मिटिंग प्रमाणे घेतो
हम्म हम्म हम्म हम्म हम
ज्याला भरायचं तो भरतो नाही भरायचं तो नाही भरत असं आहे काय चाललं म अजून
काय नाही
तेच म्हंटलं रेकॉर्ड